हम.
हॅलो! हॅलो!
हॅलो! बोलतो.
अगे कथे जुर रया अग हलू कते बोल रहा.
कि म एक कॉल म समाप्त ह आणि पाप कॉल मुखी एक कॉल घ ह दो,
जोरशी बोल क्या सुने नाही आणलाग्या क्या कतू क्या नाही.
अगे उ म्हर
भीज जरा जोरशी बोल, तेरा फोन का आवाज बडा.
पाचकाल कॉल करता आजकाल क नाही.
पाच कॉल का टास्क आया था आया क्या मुझे.
हा
फर उमे का म तेरा नंबर आपपडेट का मेसेज आया था आपडडेट करीये.
करणे का अपडेट वैसा.
हा करी क्या आणि फिर उसमे का एक कॉल अभी बाता भी करी नही. अ एक कॉल कम आया त लगच्यान झिरो मिनरी दीकान लगे.
तू हेंद्रीच है बातच करी नाही त जीरच दिकनला आता म
अगे तुझे कॉल लगे
नाही लग्या त व र र व पेनसल को दापने का व जाते
एक मिनट हम दिकू क्या इता.
रण देत बाता कर. य एक एक य हे बसता प्रश्न उत्तरात मध्ये
व फि इरेजंगा कही हो कॉल रखणे के बा मे.
अर छोड वो रनदे रहा तो एक. आई तोक आती नाही तर वत्तेचे फर सत्तर रुपये तक के आयंगे.
एक कॉल के
एक कॉलक ऐंशी रुपये आती. दस मिनिट कंपल्सरी बोलणे का.
हम्म हम्म
कळाल काय? दहा मिनिट कंपल्सरी बोलायच. मग वो झिरो दिखा नही नही नही झिरो दाखवतोय बघ खाली तिथं.
हम्म
ते आहे का नाही ते हे ते कमी मिनटं बोलल्यावरच ते झिरो दाखवते.
हा ते तसच झिरो दाखवल.
मग ते राहु दे मला पण मला पण दोन दोन हेला झिरो दाखवले. तरी मला पैसे आलेत त्याचे.
हा हा
चार टास्कच्या मला ऐंशी ऐंशी रुपये आल्यात. आणि एका टास्काचा एकोणसत्तर रुपये आल्यात फक्त.
हा हा हा
आणि मम्मीच्या फोन वरती पण कार्य मी डाउनलोड करतो. तू फोन कर त्यावर.
हा त्यावर मराठीत बोलायचं का हिंदीत.
कसं पण बोला चालतंय तिकड.
हम्म हम्म
आणि एकदा मम्मीला लावायचा. एकदा जैदला लावायचा. आणि एकदा त्यानंतर मग आणि परत मम्मीला लावायचा असं कंटिन्यू लावलीच तर येत नाही. तिच्याया पण फोन मध्ये डाऊनलोड करून तिझ्या पण फोन मध्ये बोल.
हम्म हम्म
मी जर दी केटीला ते हे आहे. काय जर तिथं गेलो तर मी नंबर पाठ तु त्यांना पटपट फोन कर. मी बोलतो तुझ्याशी दहा मिनिटं. आणि त्यांचा फोन देतो.
हा हा चालतंय.
डिकेटला जर परवा गेलो तर त्या सेमिनारला बघून तिथला स्वा स्वातीचा फोन तेन घेऊन मग करतो तुला फोन. जेवलीस?
जेवले तु
आता जस्टच का खायला काय केल ते जेवायला
मी आज तो बहुत खासवाॉल व तिन सैवपाक पनती
सासूबाई केली ती का जवण
व अंड्याची भाजी अमरस चपाती
जला चोरात बोल काहीच ऐकूय ना
अंड्याची भाजी अमरस चपाती भात हम्म मी काय आमरस- मरा मग मला पोटात त्यां दुखालता वकनेस वाटलती म्हणून गेलो नाही झोपलेलो
हम्म हम्म म नंदुबाई काय म्हणतात तुमचे कसे?
कारला
आवाज ऐकू येईना जरा जोरत बोलाव हे रेकॉर्डिंग होत असते आपलं सगळं
जोरात बोलल्यावर बाहेर ऐकू जाते विषय दुसरा बोला तुम्ही
काय बोलू?
ऍडमिशन झालं?
अजून कॅपराॉन रजिस्ट्रेशन चालू आहे. चालू आहेतयचय त्हा
बड्डे दिवशी फोन केला नाही
नाही केल माझ्या लक्षातच नव्ह तुझी ज बड्डे आहे ते
तेची त
खरी नानंतरा वल विष टोलू की तुम् तुम्ही चिडलेला तुम्ही कस बोलला तवा
मी काहीच बोललो नाही तुलाच राग आलता
तुला राग आलत मला रागच आला
ल फु
नाही तू मी दोनदा कॉल लावलो आणि नंतर पहिला कॉल तुम्ही उचलला नाही दुसरा कॉल लावलो तेव्हा तुम्ही उचलल्यानंतर िड देवून माझ्यावरच बोलला तो तुमचा भाऊ काय करत असतो तर तुम्ही बघ घ बघत नसताय काय आणि त्यानंतर मी कॉल करतेो तुम्ही उचलायला पाहिजे होतं
मग का मी काय चुकीचं काय बोललेलो तुम्हाना काय शिवी दिलीत तुम्हाना
तू तुझे तुझे पाच टास्क कंप्लीट होऊनता तीस टास्क कंप्लीट झाले
नाही माझा अकरा टास्क कंप्लीट झाला जातता अकरा कॉल झालात माझे फक्त आता उद्या सगळं वीस करणार आहे गीत तर करतोच उद्या अस खछ असं करतो आता तुम्ही बोला दहा मिनिटं, दहा बारा मिनटाला कॉल कट होतोय, ऑटोमॅटिक. म तुला ज मे बी जास्त पैसे असतील. दहा मिनिट कंपल्सरी बोलायचं, दहा मिनट नाही बोललं तर मग कमी पैसे येत्यात. आता माझ्या मैत्रिणीलाच, त्यांनी पूर्ण टास्क कम्प्लीट केल्यात, तरी त्यांना दोनशे, अडीचशेच रुपये आल्यात बाळ.
पाच टास्कच का? तीस टास्कच?
तीस, आता त्या स्वातीन टास्क केल्या किती केलीती तिनं, दहा टास्क केलीती, तिला दहाचे पैसे तिला अडीचशे रुपये काय दोनशे रुपये चालत
आता हे टास्क कम्प्लीट झाल्यावर, मला पैसे कसं येणार? मला कस कळणार ते?
एक एक कॉलचे पैसे येतात बाळ.
नई माझ अजून, जीपे तेन काय रजिस्टरच न्हाई आहे ना.
मग कर की रजिस्टर, तिथं जाऊन. टास्क आलेय ना, तिथं ऑप्शन असलं क नई रजिस्टर करून टाक, यू पी आय नंबर तेन मागतय तिथं ते घालून टाक, घाल की त्यावर
हम! आता टास्क क झाल्यावर ॲटोमॅटिक येतय का, त्या मॅडमला आणि मेसेज करायचा?
ते यु पी आय मध्ये जाऊन उघडून बघ, काय
हम्म!
ते फ यू पीआयच तिथ नंबर तेन आपल्याला घालायच असतय, अकाउंट नंबर तेन
हा.
ते घाल पहिला, मग त्यानंतरच टास्क करायला चालू कर. नाहीतर, ते पण नाही, आणि ते टास्क करत बसणार तू.
हम!
आता टास्क आलाय ना एक, मग त्यानंतर ते हे कर, यु पी आयच.
फोन झाल्यानंतर करतो. फोन झाल्यानंतर करतो.
हम्म! आणि कंपल्सरी दहा मिनिट बोलत जा. आणि कंटिन्यू अस एक एकाच हिला व्यक्तीला कॉल लावायचा नाही, नाही तर कॉल एक एकदा हे होतय लागत नाही.
आता मला पाचच टास्कचा कॉल आलाय, म्हणजे मी सगळ्या वेगवेगळ्या पाच व व्यक्तीना करायला पाहिजे, की नाही?
नाही. एकाच व्यक्तीला केलीसं तर चालतय.
हम हम.
कसं ग दादाच्या फोनमध्ये पण तो डाउनलोड करून ठेवायचं, प्रोफाईल टास्क तेन भरायचं नाही, कॉल लागतोय ऑटोमॅटिक. मग बोललीस तरी चालतय, असं
पण समोर बोलायला पाहिजेत ना?
अं?
समोर बोलायला पाहिजेत ना?
हा, समोर बोलायला पाहिजेत सोड, दहा मिनिट
हम्म हम्म
सांगायचं बाहेर गेले त दहा मिनिट बोलायचा
हो मी मी त्यालाचं म्हणतो
निकिताला पण सांग चालतय हो आताच आहे की नाय ते ग्रुपवरच
हा वाचलय की मी मॅडमनी सांगितलंय की म्हणजे अजून लोकं लागणार आहे. तुम्ही सजेस्ट करा.
टास्क करणाऱ्यांनाचं इच्छुक त्यांनीच करा म्हटल्या तिन
तेच की म ती करून बसना आता ती मोकळीच हाय.
म तिला सांग की तुला तुला सांगायला आलं नाय आधीच म ते मग की होत्या मी एक होते मम्मी सोबत ते मम्मीला पण डाउनलोड करतो फोन मध्ये मम्मी पण सोबत बोल.
अगे मग तिचं पण रजिस्टर कर ना मम्मीचं म ती पण टास्क करत करत तिला पण पैसे येतील.
नाही मम्मी कुठं तीस कॉल करत बसणार हाईस खुळी हाईस काय? काय म मी फक्त का कॉ कार्या तेवढं मी ऍप डाउनलोड करतो न जर तुम्ही तिलास ती ओपन करते तवा तुम्ही कॉल करा सांगून तिला
हा हा
ती कुठ आता कार्य करत बसते खुळी हाईस काय? ती तुलाच फोनवर बोलणार माझ्याशी काय बोलणार ती मी कुठ मी घरातच असतोय आणि मुलग्याकड बय तिज्या काय बोलणार हाय ती
म तुझ्या एकटी बरोबर किती बोलणार ती
तिला पण पैसे आले असते ना?
राहू दे. मी तेवढं सांगितलय तेवढं करा.
व्हय मॅडम करतो की मॅडम
अनं ती काय कमवतेस कुटन पण
व्हय.
ते हे एक टास्क पटपट कम्प्लिट करा नाहीतर मग काय बसा म
ते झिरो मिनिटच इ इरेज करू
ते काय करू नका असंच ठेवा राहू दे. आलीत तर येत्यात पैसे नाही तर राहू दे काय करायला जाऊ नका नाहीतर हे पण बोललेलं हे जाईल तिथं.
हा
समजलं काय? दर शुकुरवारी त्यानं तो दिवस असतय त्या दिवसाला पैसे येत्यात ते
हा त्यात यु पी आय आय डी घालू का?
यु पी आय आय ड आणि कॉल कट करताना तूच कट करीत जा तुला ग या
ऑटोमॅटिक कट होतय न
हा अ हा बारा मिनिटांना ऑटोमॅटिक कट होतय सोड
फिर ग्याार अठ्ठावीस अजून तीस मिनिटेशी ऑटोमॅटिक कट होतय.
मी लावतो कॉल तुम्ही उचला तेवढं करा आणि दहा मिन टं बोला फक्त माझ्याशी
चाल
आणि उद्या निकीताला फोन लावा मम्मीच्या फोन मध्ये मी डाउनलोड करून ठेवतो. म ते करा काय जा
चालेत